हा कुठे आहे नितेश?
अं घरी.
काय झालं शेताचं पिक पाणी?
अरे हो.
हो का काय टाकलं वावरात?
अ काय नाही सोयाबीन, तूर
हो का? कोणती कोणती वावर फिरली.
हा चार, पाच एकर
कोणती कोणती मग म कुठले कुठलि
अ घराच आणि बाहेरच, दुसऱ्याचं केलेलं.
दुसऱ्याच कोणाचं केलेल?
आहे ती बुढ्ढा
हो का ते म्हडितलं का बुड्याच?
हं हं
हो कारे..... अन काय म्हणतील? पाणी गिणी काय गहु पेरायचं बजेट
हं पेरू ना गहु
पाणी गिणी कुठून मग तुम्हाला?
पाणी पाहता येते. पाणी हा तिकड विहीर बुड्याचीच
गुड्याची आहेय का? चिंतामन चिंतामन राठोड जी केली होती. म्हण कि तिथ विहीर.
अ मी सगळं जुगाड आहे. त्या बुढ्याच
हो का.... नाही रे म्हणजे म्हणजे..... तिकडे नाही का? वानर सतवतेल त्या वावरातनी
हंम मता तिथे सगळीकडे आहे रे
हा म्हणजे तिथे सगळ्यात जास्त असतात वानर असतात. सतवते अजून हे सतवते होते काय म्हणते. ते आपला रोयटे डुक्करं सगळेच सतवते.... तिथ हं
पाय लागल
पाय आता तुला स एकटाच आहे तू करणार तुलाच वावरात जा लागते तुलास पाहाव लागतय सगळं वावरात
हं
की पाहाव आता काय होते? शेतात पाल्या कस त इथ मेडिकल वर जात. आणि तू राहायला घरी तुलाच चक्र माराव्या लागतात वान्यरात
अ फार टाकला नाही का वावरात काही?
आमचा वावर पडीक आहे. वावरी ना पेरलं नाही काहीच
हा भाई काय लेका वावर पडित ते होत असते का कोणी?
हं मग काय तू करणार आहे का? सांग तू
आपल्याजवळ पैसे नाही ना तेवढे
काय बियाणा घेऊन देऊन टाकून टाक का गावाला लागलो पाहिजे तुली
हं हं त्याच्यासाठीच तर तू टाकतय.
तस पैसे नाही रे माझ्या एवढं बियाणे नाही आधी
ह बे
होनार बा तुली का
तीन हजार.... फुल ते निरा
होन म बियाण्यासाठी पैसे नाही तुले जर टाकायच असेल तर टाकून घे घर जाईले नको सांगू जाग लावज टाकून टाक बियाण्यात
बर
हं
पैसे आणू कुठून?
पैसे पाहून ना ए एकदा लावना जुगाड चाळीस एक हजाराचा चाळीसचा हे होते. त्याच्यामध्ये सोयाबीन आणि ळता हे होईल का म्हणते तूर वगैर काही. अा पन्नासचा जुगाड लागते त्याला दहाचा खर्च लागतो.
हो जमते होई. तूच पार्टनरमध्येध्ये ठेव पैसे दे म.
पार्टनर ह पैसे पार्टनर पैसे जरा असते ना तु.
अरे काळ ना जरा मित्राकडून तिकडू.
मित्राकडून काढलेले आहे रे तेज द्यायचे बाकी आहे.
हटले का तू तर माऊून जास्ती गरीब तिसरायला भी.
गरीब नाही म्हणत रे अली भिकारी म्हणते.
जाऊ दे भाई मी करत नाही.
कर ना आता तू येरी चक्कर मारता तिथं वावररा म्हटलं तिथलला तिथं होऊन जाते.
नाही आता जाऊ ना खाऊ दे तिकडे कायले चक्कर मार लागते काल. गेला पैद दररोज दररोज कोण जाई.
जात लागते नाही ते वानणीर खाऊन मग फिरून घ्या. पायला सल.
अ निक.
सांग ना खरं सांग ना महाराज.
हा मंग काय मड आहेस का ररोज दररोज. पता इथ तिथपर्यंत.
पैदल जाात लागते रे बा कारण की जर वन इयर असले सगळ्यात जास्त जर कोणाचा. खात असाल तर तुमचच खाती कारण की तिताय झाड वगैर झाडाजवळच. बांधण्याला थांबते दुसरीकडे कुठे थांबतो.
हो.
हम्मम पाय आता तू. काय करायचं तुझ तु फक्त सांगायचं काम होत मला.
ह
तबीयेत वगैरे कैसे आहे.
चांगली आहे हम्म.
काही काय म्हणते मग गावातलं का
कोणत्या गावातला.
असंच काही कमी जास्त क्रिकेट हे तेे.
काय नाही गावातस झिंडायचं बस खायचं निंडायचं दुसरं काही काम नाही असलेले.
काही तर करत अशी
हम्म हम्म.
अभ्यास वगैर काही सरळ सेवा. एक वाकडी र सेवा काय.
काहीच नाही आता आता अभ्यास सोडून द्यायला लागते.
सोडून गेलं गभ्या टीटचा फुटला दुसरा काय. ते तरय होतच आहे फिर पैशावालायचं का माहिचं पूर्ण.
पैशावाज लागतील ना मग त्यांच्यात आपल्यासारख्याचे गाण मारले जात.
हम्म हम्म आपल्यात काय शिवा नको देवररीी. . जाऊ दे सोड मी काय म्हणतो एक काम कर. घरी जाय आम्ही जेवण बनव माझसाठी
हम्. ह वे.
चिकन विकन बनवून चाल पार्टी बनू आपण आज नाही आता उद्या आई चालली जाते उद्या किंवा परवा ते गेल्यावर मस्त आपण पार्टी बनवू घरी म आल्या आपण बनवली होती का एक वेळेस
हम्म
तशी पार्टी बनवी
चालते ना
आह
चालते ना
हो तू मी अजून एखादा बंदा धरू तघात नाही जबरदस्त बनव मागच्यापर्यंत तेवढी खास नाही जमली होती मसाले त्याच्या या बारी ना म्हणजे
तू नाही चालत का
नाही म्हली वेळ हवे म्हली अमरावतीला जालागते कॉलेज काम राहायला जरास त काम निपटवतो त्याच्यानंतर तो मागच्या वर्षी आलता ना मासोबत
हम्म
तस आज बस सेम काम करायच आपलं का मागच्या सारखा झालं मग र का मग दोन महिन्यात कॉलेज चालू
त मस्त आहे हो
येतं का सोबत येरी स्कुटी न चालो मी जमलं तर सिंगल सीट जरा असलो दोगजन कपडे किपडे घेऊन मोकळा येऊन जाऊन निकेत आहेत आपल्यासोबत यायले तरतीस
चल ना
हम् आजचा काही नाही आजची तारीख किती आहे आजची जाऊ त जी तारीख असेल ती ना दोन चार दिवसात ते समजून जाते आपल्याला तारीख येते नोटिफिकेशन येते त्याच्यानंतर सहा सात दिवसात याचा ते बजेट काय तारी कधी करायत काय करायच मागच्या वर्षी झालं होतं याच वेळेस झालं तर समजा किती तीन चार
हम्म बुलाव नगो मले काम आहे तिकडे सोबत जाऊन य कपडी कप येत जरा
हो का इतवार्या वाजून हो घरी म बजेट आहे इतवाराच्या पेक्षा जबरदस्त कपडे पलीकडे भेटते अमरावतीच्या बाहेर जवळपास.
बाहेर कुटी
नाही रे, सिटी बिटी नाही. ते डायरेक्ट अमरावतीच्या बाहेर आहे एकदम पा ख्रिस्तान टाईप एरीया आहे मुसलमाना चा.
कुठेही चालते आपल्याला. सस्त भेटले बस झालं.
हो का? म्हणजे कस. मावला तर होत तिथं बजेट तिथे. एकवेळा गेलतो मी निकेत सोबत. लय स्वस्ता मध्ये देताय. हजारामध्ये तीनशेच्या जवळपास, तीनशे पेकी पेक्षा अ कमी मध्ये फ्री हे भेटते पॅन्ट वगैरे आहे.
मग काय, एक नंबराय ना बे
हम्म जागा एक नंबर आहे ती. म्हणजे कस कपडे इकड बे, एकदम स्वस्त भेटत च्या दोनशे, दोनशे लोअर भेटते, ते पण खराब नाही, चांगले वाले लोअर. ह टी शर्ट बीशर्ट भेटते चांगल्या नवीन-नवीन, नवीन स्टाईलिश, ट्रेंडिंगच्या. वेरायटी आहे, दुकान आहे, दुकानात दु दुकानामध्ये व्हेरायटी आहे, दुकानं अजून ते रस्त्यावर लावतेत. चांगल्या वाल्या-
जाऊ न जाऊ ना आपण.
हो जायचं काय पण पाहू आता जरा, अभयाचं झालं काम. अभयाचा दोनले होते. अभयचा दोन लेजर झालं ना मग ट्रिपल सीट होतो आपण, त्याला दोनली नाही झाला तर डबल सीट होतो.
हम्म, हम्म. काय नाही होत ट्रीपल सीटवर.
ट्रिपल शीट कायच रे? पुलीस धरतीय.
आरं पोरींना नसती धरत. काय असतय, लायसन दाखवायच.
पाहू आता, आपण जुगाड लावू. त्याच टेन्शन नको लावू. पोलीसले बोलतो मी. बोलतो म्हणजे? भुधंऊन टाकू त्याले. पेट्रोल संपला बा आमच्या गाडीचा आम्ही चाललो एक गाडी घेऊन, तिकून पेट्रोल भरून आणतो, झाल.
आता काही बोलून टाकायचं.
हम्म, आम्ही दोघं ज होत जाणारय हे मधामध्ये साप
जाऊ दे. म विचाराय अभय सोबत नाही जायाचं. कारण की, त्याला लय वेळ लागते, त्या दोन -तीन ले कागद येत तीन चारले तपर्यंत का थांबत नाही मी. एक वळा जर झाला, एक वळा जर आपला झाला हे.
लवकर निपटवायच, न लवकर जायचं.
तारीख आली की, दुसऱ्याच दिवशी रे.
ह म्हणजे इकडे अजून इकडे जालागत ते. तेच तर.
दोन -दोनशिवाय तर जा होतच नाही जाणं. म्हणजे त्यान फिरला का रे मग? - अ बे ती, नाही रे ते जाणार होता ना, फिरल्यानंतर रे ती.
काय माहीत, आज पेरल असेल त्यान.
पेरलं असेल तर उद्या जाते रे, म्हणे पिरल्यावर जाऊ म्हणे आपण.
हम्म फेऱ्यासाठी थांबळत.
त्याच्यासोबत जातो घेऊन जाते खर्च पाण्यासाठी.
हो.
मग काय ते होऊन जाते आपलं कमी जास्त खर्च पाणी त्याच्या अगोदर, - होय, कपड्यासाठी तेच म्हणाय लागलो तूही चल. मग का हजारचा कायष मग दोन हजारचे कपडे आणू आपण.
हम्म पालक.
पाय आता म. दोनक हजार भेटतेे, पाच सहा दिवस तरी करू काम तिथंऽऽ सोपच, मग येऊन जाऊ,, तेीच येऊन जाते आपल्यासोबत,, फिरायला ककीची जागा आहे सांगली सातारा,, हम्म, ह,
दोन तीन हजारा येतीलऽऽ त्या झा टका मऽऽ
हा, खाण्यापिणे एकदम, मजेत मिेऊन जातेऽऽ
जारखी मार्केट आपल्याला येलऽऽ
घ, घरचे काय म्हणणार आहेी रेऽऽ पैशसाठी नाही म्हणणार थोडी आहे घरचीऽ
हा,
हो काय होते ते, तुजे घरचे म्हणणार, भा माझ घरचे नाही म्हणत मुलेलीऽऽ हच्या बद्दल, पैसा बद्दल,,
बर पाहु,
जाऊ आपण, म्हणजे त्यासोबत जाऊ पहिले, मग हो तिकडे काय? रा ह, हो, ठीक,